हॅलो-
हॅलो
आवाज येतोय?
हो आवाज येतोय मला तुमचा.
हो बोला
हो
काय करताय?
काय नाही म्हंटली तुम्हाला फोन करून बघते कार्यावर मला यांनी नंब-अ नंबर दिला होता ना मोहनी मॅडमनी तुमचा बोलण झाला होता का त्यांच्यासोबत आवलो आवाज येतोय तुम्हाला,
हो तुझ आव आवाज येतोय तुम्हाला हॅलो,
हा आता येतोय तुमचा आवाज मला हा तूम्ही अ तुम्ही पण कार्या यूज करता ना तुमचे झाले टास्क पूर्ण?
हो हो हो त
सगळे झाले.
नाही अजून राहिले. ना बाकी नऊ बाकी अजून माझी
खूप बाकी आहे का तुमचे अजून
हो ना
माझे पण बाकी माझे पण टास्क बाकी ये ना अजून भरपूर आता ते मला नाही सांगता येणार पण बाकी भरपूर सोळा सोळा सतरा तरी बाकी असतील किमान
हा हा
तुमची बाकी तुमची किती बाकी आहे?
नऊ बाकी माझे
अच्छा तुम्ही कुठल्या आहे?
चहा वगैरे झाला का तुमचा?
एवढं लवकर,
मग पाच वाजले हो.
नाही, हो सहा वाजता ठीक ना सहा वाजेपर्यंत चहा होतो. एवढं लवकर पाच वाजता तुमचं झालं चहा
हो आ हो आमच्याकडे लवकर होतो. तीन वाजेपासून आमचा चहा चालूच असतो.
तीन वाजताच होतो.
हो तीन वाजेपासून चालू होतो चहा. त्यानंतर मग दोन तीन वेळेस होऊन जातो.
अच्छा इतक्या लवकर,
हो
चांगलाय हाय तुम्ही औरंगाबादच्या वाटतय मला,
नाही नाही नाशिक साईडच्या
हा अच्छा नाशिक जास्त, नाशिक साईडच्या आहेत का तुम्ही कुठल्या नाशिक मधून कुठे कुठले आहात तुम्ही
का बावाटक हॅलो आवाज नाही येत तुमच आल. क्लिअर ब्रेक जातो मध्येच,
आवाज येत. ब्रेक होऊन जातो.
हम्म हो आत येतो
आवाज हा नाशिक मधून कुठल्याच मॅम तुम्ही? कुठल्या?
नाशिक मधून इकड आहे. वर साईड
अच्छा अ मी पण नाशिक मधले माझा जिल्हा पण नाशिकच आहे.
हो का. हो आमचा तालुका जिल्हा नाशिकच आहे.
माझा जिल्हा नाशिकच आहे माझा तालुका आहे गतपुरी आहे हा चालू काम माझ मी आता माझ कॉलेज झालं पूर्ण तर काय नाही सध्या जॉब जॉबच शोधाचाय तुम्ही काय करता
तो
हॅलो अच्छा शेती करता तुम्ही आता पा पाऊस वगैरे पडत तुमच्याकडे
नाही ना पाऊस नाही नाही या वर्षी एक पाऊस झालेला आहे फक्त तुमच्या
आमच्याकडे पडतो पाऊस आमचं पूर्ण खेडेगाव आहे ना या साइडला
नाही आमच्या
हा
एकच झालं
अच्छा
हम्
तुमचं असं गाव टाईप शेअर टाईप असेल ना सिटी टाईप
हो
त्यामुळे मुश्किल होत असेल थोडासा पाऊस पडण्यासाठी.
हो अ
हम्म
पासून जॉईंट झालेय कार्यावर.
काय काय
या ग्रुप वरती किव्हापासून जॉईन झाल्या.
मी ग्रुप वर ग्रुप ग्रुप वर मी भरपूर दिवस झाले जॉईन झाले.
हो का
तुम्ही ग्रुप वर्क कधीपासून जॉईंड आहे.
मी आता हा फर्स्ट पाास आहे माझाला एक रेकॉर्डिंगचा तास होता आणि हा हो आणि हा एक दोन असे दोनच आलेले आज
तो कथांचा टास्क झाला पूर्ण मग रेकॉर्डिंगचा कोणता टास्क होता. म्हणजे
टप करायचं फक्त ते वॉल तिकडनं नाही तिकडं रेकॉर्ड घेतला पण इ नना काईप करून पाठवायचंना ते अपूर्ण
अच्छा
को हम्म
तो टस्क अजून मला आला नाही आम्हाला नाही आलाय वाटत. आम्हाला नाही आला वाटत तो टास्क कदाचित अजून माझा फोन फ्रेंडचा टास्क कधी पूर्ण होईल त्याचीच वाढ बघते.
फोन करत राहाय कोणी तू ऐकरत राहा.
कोणीच नाही भेटतो मॅम सहजासहज
अ
तुमच त्या नंबरवर हे नाही आहे टास्क काय टाकायचं एस एमएस
हो
नाही ना
बघते. हे कामी. मग त्यांनी केला का आपण लगेचिकट करायचंना. फोन फोन